हॅलो
हा काय होते नमस्कार काय करताय हॅलो, आई येतोय का आवाज? काय ते म्हटलं, काय ग चाललं, कुठे येत सध्या
काय नाय हो रेंज नाय इकडे, आवाज येत नाय ना, रेंजचा प्रॉब्लेम ये इकडे बाहेर ये ना, रेंज नाय बिलकुल
हो का हा, बर मी तेच म्हटंलं - काय नाय म्हटलं, कुठेय काय ये? हा काल फोन केलेला. ता कट झाला. म्हटलं म ताईनच काय चाललं काय नाही विचारून बघू.
काल सटा लाऊन आले. म अचानक प्लॅन ठरला. म इकडे आले बाई मनमाडला हा, म आता आज, उद्या पोरांना सुटी हाय दोन दिवस
हम्म
हम्म त्याच्यामुळे मंग आले. आता राहील दोन दिवस जाईन. बहीणला बर नव्हत ना, म तिला भेटायचं होतं.
हा, आता बरं हाय पण म
म आता बरं वाटतय ना, एक महिना झाला ऑपरेशनला बर वाटत, म अस बी जाण होत नाही ना म्हटलं मग येेऊन लागल. काम त आपल्या घरचे चालूच राहतात.
हा, माय आपलं काय चालूत राहत ते काय, हम्म
काय नाय, बाकी काय चाललंय.
काय नाई बाई म बाकी सगळं ठीक ये. तेच म्हटलं ताईना फोन करून बघू, काय ये काय नाई.
हॅलो
हूं, हा बोला ना बोला बोला, हॅलो काय नाय म्हटलं, फोन करून बघू कुठेय काय ये
हा ह ह ह ह ह ह हा नाय, काय नाय घरी आले का, येईल मी तुमच्या कडे तुमच्या घरी येईनं हा, घरी आल्या
हा, या ना, या या
हो ना हो ना, येईल मी तुमच्याकडे भेटू आपण समक्ष, तेच न थोडस काम पण होतं माझं हा हा हा, थोड डॉक्युमेंट बद्दलच बोलायचं होत. हे उमेदा अभियानमध्ये काम करते ना, म त्याविषयी माहिती घ्यायची होती. म, त मग येईल तुमच्याकडे मी घरी आल्यावर, सोमवार नंतर तसं मी तुम्हाला कॉल करेल ह तय, हो. आधी कॉल करा न मग या. हं. मग येईल मी तुमच्याकडे
हो, हो, हो.
चालेल ताई
हा, चालेल ताई म ठेवू म
हो हो, ओके ठेवा.